हॅलो! आवाज येतोय?
हो येतो येतोय.
बोल काय म्हणतेस.
काय नाई निवांत‌. तेच म्हंटलं देवाच खूप, देवांचं खूप असं त कधी कधी आपण न ठरवता पण एखादी गोष्ट करायची म्हणून आपण आधी जी मनात बोलतो ना. ती त्यावेेळेस आपल्या लक्षात जरी राहिली नाही तरी होतं कधी कधी.
तेच तेच करून घेत आता त्या दिवशी मला श्र-हे तेच बोलली तुझी सिस्टर. कि याच जावुळ आपल्याला माझी इच्छा आहे बॉ तिकडे काढु असं. बालाजीला म्हटलं अग हा, बालाजीला. अगं म्हंटलं ते होणार असेल ना, तर ते येऊन जाईल मट तुझ्याजवळ. बिना सांगायच येऊन जाईल पण बोलूच नको म्हण.
हा ते तर हाएच म्हणे कारण काय होतंय म्हणे, कोणत्या ना कोणत्या अडचणी येऊन जात तात कधी तरी काहीतरी होतं. पण काही वेळेस ना योगायोग होउन जात, आता आम्हाला बग मागच्या दोन हजा चोवीस मध्ये आम्ही गेलेलो होतो. तिरुपती बालाजीला मागच्या वर्ष जाऊ, जाऊ, जाऊ जाणच झालं नाही.
ते ठरवून नाही होत, अचानक होतात गोष्टी.
जाणच झालं नाही आणि पहिल्या वर्षी गेलो होतो आम्ही पहिल्यांदा गेलो होतो. तर पहिल्या वर्षी बी आम्हाला पेड दर्शन करावं लागलं होतं. लाईनीत दीड दिवस उभं राहून आम्हाला तिसऱ्या दिवसाची तारीख मिळाली होती दर्शनाची. दीड दिवस आम्ही लाईनीत रात्रभर आणि हा किती वेळ महि तो तर सात आठ महिन्याचा असेल.
हो आता परवा माझे काका त्यांनी पण फॅमिली सकट सगळेजण जाऊन आले.
हम हं.
आता ते दर्शन तिकीट चालू केलंय ना आता.
हम हम हं.
म्हणजे साडेतीनशेच कधी कधी पाचशेचं तुम्ही भरण्यावर आहे त्याच.
हम, हम!
ए-पाचशे रुपयाची तिक किट काढून गेले होते, कारण लहान मुलं पण होती, सगळी आमची पूर्ण फॅमिली गेली होती सगळीच. मग त्यावेेळेस अ त्यांना पण काहीतरी रात्री साडेआठचं दर्शन होतं, मग सकाळीच जाऊन बसावं लागतं ना तिथं वरती लव कर यांनी सगळ्यांनी पटापट अंघोळ वगैरे करून पटकन बसले तिथे. रांगेत तर त्यांनी म्हटल्यानंतर अक्षरशा दरवाजा ज्या वेस पहिल्यांदा उघडला सगळा पूर्ण, सगळे वी आय पी पण तिथूनच, दर्शन प पेड दर्शनवाले पण तिथूनच, आणि जे फ्री म चालले ते पण तिथूनच. सगळे एखालाच एका हच्यात दर दर-ढकलून दिल्यासारख दिले म्हटले. अक्षरशा काय काय पोरं तर चेंगरली लहान लहान आणि इतकी रडत होती जोर जोरात की बस. कोणाचा पाय चेमलाय, कोणाचा हात जचेमलाय मग त्याच्यावरूनच काका आता म्हणत होता की, म्हणजे दिदी म्हणत होती ना ह्याला पण घेऊन जायचंय मग काका म्हणत होतं की परिस्थिती सध्या तरी आता तशी आहे तिथं. म तर तो म्हणटलाय की मी आधी एकदा जाऊन परत एकदा बघून येईन एकटा म्ह ता जर समजा परिस्थितीत म्हणजे आता कसं मे महिन्यात गेले होते ना त्यांनी. सुट्टीचा पण दिवस होता तो. त्यामुळे पण झालं असेल म्हणता तनी पण एकदा मी एकदा, जाऊन बघून येतो म्हण त्या आधी मग आपण नंतर परत जाऊ सगळे
तेच ना आता आमचं तेच झालं ना आम्ही अ ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात गेलोत दोन वर्षापूर्वी दोन हजार चोवीस म त्या आल्या रक्षाबंधन आली अ पंधरा ऑगस्ट आले ना अशा दोन तीन सुट्ट्याला गातहिले मग आम्ही चार दिवस गेलो होतो आणि स्वतःची हां सो त्याची गाडी घेऊन गेलो तर फिरायच्या दृष्टीनेी नाही फक्त बालाजीलाच आणि तिथून लगेच ते कोल्हापू र मला दोनच दर्शन झाले आमच्या व एवढ्या याच्यात
हो
तर दीड दिवस लिटरली माहत नाही कसं करायचं असं पहिल्यांदाच गेलो अगर लाईनीत रात्री आम्ही गेल्या पहिल्यांदा गेलो गेल्यानंतर तिसऱ्यांदा तीनदा खाली आलो आम्ही तीनदा त्या याच्यावरून तीनदा खाली आलो पहिल्यांदा गेलो म्हणे आपल्यालागेच दर्शन मिळेल असं माझी ननंद ते गेले होते त्यांना माहिती होती ते प्रोसिजर
हा
गेलो तर ते म्हणे असं दर्शन नाही मिळणार म्हणज तुम्हाला लाईन इथ भरावं लागल आता म्हटलं चला लाईनीत तर लाईनीत मग त्या दिवशी आम्ही सकाळून आवरून बिरून घर जेवण बिवण करून परत गेलो रात्री किती वाजता गेलो सात साडेसात वाजता गेलो
गेलो तर तेव्हापासून तर आम्ही दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत रातो लाय नी त
म्हणजे पूर्ण चोवीस तसाच्या वरती जवळजवळ सोळा अठरा तास झाले
लाईनत होतो मग आम्हाला तिकीट मिळालं बर तिकट तिकीट मिळालं तिकीटवर आम्ही किती तारखेचे गेलेलो पंधरा तारखे सोळा तारखेला आम्ही लाईनत उभे राहिलो आम्हाला टिकिट हा- हातात पडलं अठरा तारखेचा ते तुम्हाला अठरा तारखेला दर्शन मिळेल. बरं आता सोळा तारीख गेली सोळा तारखेचा पूर्ण दिवस बी जाऊ द्या सतरा तारखेचा पूर्ण दिवस बी जाऊ द्यायचा तर बी जाऊ द्यायची अठरा तारखेला म्हणजे दोन दिवस ला आहे आणि तू भरायच एवढे एवढे पोंर घेऊन
बापरे लहान मुलांचच खूप हा हैराण होत आपलं काही नाही लहान मुलांचं जरा टेन्शन येतं
तिथून डायेक्टक्झिट घेतलं आम् तिकट घेतल्यानंतर एक्झिट घेतला आणि नाही नाही तिथून बाहेरून आम्ही फोटो विटो काढले बाहेरच्या साईडने आणि नंतर मग काय लक्ष्ण माझ्या ते हे ना माझ्या नंदेचे मिस्टर ते म्हणणे नाही नाही आपण एक काम करू आपण दर्शनच घेऊन टाकू म्हणे जे जातील ते जातील. आणि ते खूप म्हणजे त्यांच्यावर खूप असं श्रद्धा आहे त्यांची- त्यांनी ह... मग त्यांनी म्हणे नाही आपण दर्शन एवढं ला आलो तर दर्शन घेऊन टाकू त्यांनी आम्हाला- म्हणजे मनात त्यांच ठरलं तर ठरलं त्यांनी तेव्हाच्या तेव्हा कोणालातरी विचारलं त्यांचे भाऊ पण नेहमी जातात तिथे. त्यांना विचारून ते पेड दर्शन ठरवलं काहीतरी एका जणाचे बारा हजार रुपये आम्ही चार लोक होतो
हम्म...
ते चाळीस का पंचेचाळीस हजार रुपये एका वेळेस भरले आणि त्या मला दोन तासात दर्शन मिळाला
मग ते बरं झालं ना.
असं झालं-
म्हणजे माझा काका पण सारखा जातो. आमचे काका पण सारखे जातात आता म्हणजे आता या वर्षातच त्यांचे आतापर्यंत सहा महिन्यातच चार वेळा ट्रीप झाली त्यांची तिरुपतीला म्हणजे त्यांचे मित्र काय करतात असेच रँडमली बसल्यात त्याना तिकीट दिसल्या अवलेबल त्यांना तिथले दर्शनचे की लगेच पैसे भरले की लगे ट्रेनचं तिकीट काढले की गेले त्यानी
नाहीय वा हे म्हणजे हे दर्शन आम्ही पहिल्यांदा एवढा ट्रॅव्हल करून आम्ही फक्त तेवढं आणि तेवढं दोनच गोष्टी फिरलो. चार दिवसात आणि त्यात अजून माझ्या ननंद प्राध्यापक म्हणून त्यांना दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी रिटर्न येऊन कॉजला जॉईन व्हायच. चौथा
हो जास्त सुट्ट्या पण नाही.
एक दिवस बी आम्हाला घालवता आलं नाही असं झालं त्याच्यानंतर गॅप गॅप पडला तर पडलाच.
हो ना...
असं या वर्षी जायचं म्हंटलं तर या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये शक्य नाही कारण हे गर्दी राहते आणि आत्ता आस जायच म्हटलं तर सुट्ट्या
सुट्ट येऊन उपोगच नाही उन्हाळ्याचा सुट्टीत सुट्टीत येऊन उपयोग नाहीये तिकड कारण खुपच गर्दी असती आणि भयंकर चेंगराचेंगरी असती चेंगराचेंगरी होती आणि आता काहीतरी व्ही आय पी दर्शन पण त्यांनी बंद ठेवलं सध्या
तेच ना नाही असं जायचं म्हटलं तर सुट्ट्या नाहीत पोरांनाही सुट्ट्या नाही त्यांनाही सुट्टय़ा सुट्ट्या नाही. नंदेला असं होतंय ते लांबतच आहे मग बघू बघू बघू
आमच्या गावाकडच्या पण कधी गेले नव्हते ना ट्रेननी वगैरे प्रवास त्यांच्या कधीच आयुष्या झाला नाही मग आता सगळे रिटायर झाले. मग सगळ्यांचे पोर जावई पो पोरांचे सुना वगैरे सगळं घेऊन गेले होते. मग काका त्यांना सगळच माहित होतं मग काका काय म्हटलं मी तुम्हाला घेऊन जात त सगळ फिरवून पण आणतो आणि सगळंच दर्श वगर करूया. पाच दिवसात त्यांनी रात्री तिरुपती केलं. रात्री तिरुपतीचं दर्शन झालं. कि तिथून त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी पोहोचल्यामुळ सगळं खालचा एरिया फिरून घेतला त्यांनी आणि गोल्डन टेम्पल वगैरे ते सगळ्याच गोष्टी केल्या आणि दुसऱ्या दिवशी तिरुपतीचं दर्शन झा तिरुपतीच्या दर्शनच्या दिवशी तर काहीच त्यांच्याकडून दुसरं झालं नाही. तिसऱ्या दिवशी तिथून सगळं बघून रा ते डायरेक्ट कोल्हापूरच्या ट्रेनला बसले चौथ्या दिवशी कोल्हापूरचं दर्शन चौथ्या दिवशी प्रत्येक जण रात्री त्यांनी म्हणजे ठरवल्याप्रमाणे साडे अकराला तर सगळे घरात
किती म्हणजे किती नियोजन असतं ह
हा अस प्रॉपरली टाईम टू टाइम केलं ह ते कस त्यांनी सारख जात मग त्यांना ते माहिती आहे. क हा टाईमथ द्याय हा टाइमथ द्यायचाय आणि एवढ टाईम इकड आपल्याला भेटेल परत.
तेच ना. हे असं नवीन जाणार आहे व्यक्तीची तिथं खूप आणि नेमकी भाषा पण येत नाही आपल्याला त्यांची.
हा मग आता ते कसं झालं ह सारखे जाऊन जाऊन यांच्या ओळख ी झालेत ना तिथं रूमवाले ओळखीचे झालेत जेवणवाले ओळखीचे झालेत. मग त्यांनी काय म्हणतात तुमच तुम्हाला ते एकच पद्धत आपली आपल्याला माहिती अस आपण काय खातो का नाही त्यांनी सांगून ठेवली कठी की आमचे एवढे एवढे लोक आहेत आणि आम्ही एवढे ज येणार आहेत आम्हाला एवढे पद्धत पाहिजे आमची आमची अशी. मग ते स्वतःच तुम् जेव सांगता ना तुम्हाला आता हे जेवणात पाहिजे तर ते त्याचं बनवून ठेवतात आधी
मग.
म्हणजे तुम्ही जर वरती दर्शनाला असाल तर. हो खूप ओळखीच तर फरक पडतो. म आता तेच त्याच्या त्यामुळेच त्यांनी म्हणताय की जाऊयात आपण. त्याचा वार जावळ वगैरे काढायला तिकडेच.
तेच उलट छान होईल. भैयाचं पण आम्ही तिथंच काढलं. म्हणजे त्या पण भयंकरडला होता बाबा.
ते ख खूपचेन पप्पा पण म्हणत होतात बाबा. कि त्यांनी असं पटापट ओढून त्यांच पटा काम पटकन पुढं सरकवायला बघतात. कारण भरपूर रांग असती मध्ये.
रांग असते ना. याच काढल होतं तर माझी नंदेच्या मिस्टरानी तर त्याला बघूनच घाबरले, म्हनी एवढा रडतोय. आणि ते खूप हळवेत. त्यांना ते पाहूसच वाटलं नाही. ते तिघेच्या तिघं बाहेर नीघ, ती मुलगी पण. माझी भाजी पण, नणंद पण. ते पण ते बाहेरच निघून गेले आणि आम्ही दोघच्या दोघं त्याला धरून बसलो. आम्ही घाबरलोच नाही. म्हटलं आता रडणारच आहे तर रडूच दे. करूच दे म्हटलं. मग केले त्याचे फोटो.
नाही ते केलं तरी चांगलं असतं म्हणतात. कारण आमचे पप्पा पण आधी सारखे जात होते ना. सारखं दरवेळेस गेले की आदी करून येतं ते. आता काका पण सारखं दरवेेळेस करून येतो. म्हणजे काय इच्छा असेल आपल्या आपण त्या वर्षभरात आपण पूर्ण करायच असं ठरवलं, की ते केस दान करतात म्हणे.
हो ना?
हो.
लेडीज करतात तर जेंट्सच काय घेऊन बसलात? लेडीज सुद्धा तिथे राहतात. तिकडचे त्यांच्याकडच्या लेडीज तर सगळेच कडे केलेले राहतात गं बाई.
पहिल लग्न झाल्यावर पण त्यांच्यात प्रथा आहे, की लग्न झाल्या झाल्या तिथं जाऊन मुंडण करून यायचं.
हं, आपल्याकडे पण पाहिल जर काही लेडीजची अशी प्रथा आहे की आपल्याकडे कि पहिला मुलगा झाला किंवा मुलगी झाली त्याला पण आई जुडा देते. अशी पण पद्धत आहे.
हो, असं काहीतरी आहे.
म्हणजे मुलाच जावऊळ काढायच्या वेळेस आईने जेवढी त्या न्हाव्याने कात्री लावली, तेवढे केस डायरेक्ट काप पून टाकायचे.
हो ना, ते आहे. ऐकलंय मी पण ते.
असये. खूप प्रथा आहेत बाई. काही लेडीज नाही करत, काही करतात.
ते प्रत्येक हा, आणि एकेकांच्या माहेरी नस त सासरी असतं.
चालेल चल. करू कंटिन्यू हां? चल बाय.